हॅलो,, नरेऽ
हॅलो,,
नमस्कार,, कशा हात?
हम्म छान.
अ आ आण
मोदक करता येतात का तुला?
मोदक ह असे साधे येतात ते जे उकडीचे असतात ते नाहीत जमत मला.
नाही का?
अ म्हणजे कधी ट्रायच नाही केलेले अशी मी हा.
आणि पुरणपोळी?
हा पुरणपोळी येते.
हौ का?
हा तस तस सगळा स्वयंपाक येतो मला. अ हा, हो.
तिकडे खूप पातळ असते ना पुरणपोळी?
हो, पातळ असते.
म्हणजे पुरण खूप कमी
त नाही पुरण भ भरपूर असतं आणि तशी पातळ असते.
हौ का आमच्याकडे पुरण खूप असं भरून देतात आणि कणिक एकदम कमी.
हा आमच्याकडें तशीच असते.
ह हम्म हम् ती नाशिककडची नाही आवडत मला.
अ कशी असते ती?
ती कणिक जास्त असते आणि पुरण अगदीच कमी असते त्याच्यामध्ये.
अरे मग आपण पुरण पोळीची त्याच्यामध्ये काही टेस्टच लागणार नाही ना.
हा म्हणून मग ते जे नाशिककर असतात ना त्यांना आपली पुरणपोळी खूप आवडते हम्म हम अजी
हो आपण पुरणपोळी करतो म्हणजे ते पुरण आपण भरभरून घालतो त्याच्यामध्ये.
ते बरोबर आहे ना.
हा ना.
मग कशाच करते पुरण साखरेच की गूळाच?
तसं गुळाचच करते गुळाचंच सगळ्यांना आवडतं.
चांगलं लागतं.
हो असं टेस्ट लागत साखरेच आणि ते असं कलर देत गूळ गूळा साखरेच असं पांढरं होत. कलर नाही देत.
हम हम
आणि गुळाचच छान लागत.
छान हो हो. गुळाच. गणपती बसतात का तुमच्याकडे?
हो गणपती आणि गौरी पण असतात आमच्याकडे.
हो का अरे बापरे खूप धावपळ होत असेल मग.
अं नाही एवढी नाही होत. आमची मावशी आमच्या सोबत असते ना सो मी आणि माझी मावशी आम्ही गौर्या बसवतो आणि माझी मम्मी स्वयंपाक करते आणि माझी एक छोटी बहीण आहे ती आम्हाला मदत करते.
हम् म्हणजे घरच्या घरीच असतात का तुमच्या गौराई?
हा आमच्या घरीच असतात.
अच्छा अच्छा आमच्या तिथे खूप शेजारचे लोक वगैरे
हा हा असं आमच्या इथे प्र ते घरांमध्ये असत आणि नंतर ते अ. काहीतर गाठीच वगैरे असतं ना त्याच्यासाठी मग सगळे एकमेकांच्या घरी जाऊन जाऊन येतात.
अच्छा अच्छा हां हां. हो का?
हो.
अच्छा अच्छा नवीन नवीन माहिती मिळते पहा.
हा.
आमच्या इथ इतक्या घरी नाही राहात. काही काही ठिकाणीच राहतात आणि मग तिथे
तर राहतो राहत होतो ना तिथ तर तसच होत म्हणजे होत जवळपास सगळ्यांच्यात असल्यासारख्या होत्या.
होव का? पण खूप करावं लागते महालक्ष्मणचं.
हो त्यांचं खूप करावं लागतं.
हम.
तेवढ्याच एक्साइटमेंट मध्ये आम्ही पण करतात कारण वर्षातून एकदाच येतात. ना हो असं पूर्ण डेकोरेशन प खूप छान असत.
हा हा लाइटिंग फुलांचे हार
आणि रांगोळी वगैरे पूर्ण अस. तर मी रांग मला रांगोळीमध्ये आवड आहे सो रांगोळी आमच्या घरात मी सोडून कोणच नाही काढत.
अच्छा हवं का?
आणि असं आमच्याकडं अ कास्टा काष्टा असतो असं साधी साडी नाहीत घालत.
हो का?
हो.
अरे बापरे
असं. अम् असं ना तिथे आम्ही आमच्या तिथे न कोणाला म्हणजे जास्त म्हणजे कोणाच्यातच नसतात तस कास्ट्यांच्या साड्या आमच्यात आमच्यातच असतात फक्त मग ते काही काही जण आवर्जून त्याच्यासाठी येतात.
हा बघायला.
हो.
अच्छा अच्छा हो का वेळ लागत असेल ना खूप त साडी नेसवायला.
नाही एवढा नाही वेळ लागत. जेवढा वेळ असा सा साधी साडायला लागतो तेवढाच वेळ लागतो.
हम्म हम्.
आमच्या घरी अगोदरपासूनच तश्या साड्या तशीच साडी नेसवतात मग ते अ म्हणजे सवय होत झाली.
हा मग तीच परंपरा पुढे चाल.
हा तेच तसंच पुढे
हा बरोबर आहे तसच करतो ना आपण कुठल्याही सण आवारांच्या कोणत्याही गोष्टी आपल्या घरातल्या की त्याच आपण पुढे नेतो. बरोबर आहे. गणपती पण असतो.
हो गणपती पण असतो.
हो का दहा दिवसांचा
अ नऊ दिवसांचा असतो.
अच्छा हम्म.
तुमच्याकडे किती दिवसांचा असतो?
हो आमच्याकडे दहा दिवसांचा.
अच्छा.
हम्म दहा दिवसांचा गणपती असतो गौराई नसतात माझ्याकडे.
हा का?
हम्म शेजारी जातो बघायला.
हा, हा.
हम्म, हम्म.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
रास वगैरे घेऊन जावी लागते. आणि आपल्या आवडीने मग आपल्याला जे करायचं असल ते.
अच्छा.
हम्म, हम्म झोड्या वगैरे राहतो का मग झोल्या झुली पण राहतो का?
हो म्हणजे जे पिलवंड म्हणतात आमच्याकडे त्याला.
हो का? अच्छा किती असतात ती?
अ ती अ म्हणजे असं एक मुलगा आणि एक मुलगी असं असतं.
ह आमच्याकडे त्याला झोल्या झोली म्हणतात.
हा, हा.
घोलगा आणि घोलगी.
हा.
हम्म, हम्म.
आणि आम्ही आणि आम्ही लहान असताना असे आमचे अ असे नवीन ड्रेस त्यांला असय म्हणजे घालायची ना मम्मीन ते.
हा हा.
तर ते असं ते भारी वाटायचं असं मम्मीला मम्मीला मी आणि माझी बहीण नाही माझा घाल माझा घाल आम्ही असं करायचो.
हा हो का आमच्या इथे पण राहत. तर मी मागच्या वर्षी घेतला होता ते मुलासाठी ड्रेस घेतला होता मी मागच्या वर्षी.
हम्म, हम्म
हम्म, हम्म. छान वाटते ते.
हो डेकोरेशन खूप मस्त असतं त्याच.
हो, हो.
आपण एवढं कि आपण एवढं सजवतो आणि लगेच दोनच दिवसात ते काढायला नको वाट त असं वाटत जरा आणखी चार पाच दिवस तरी असायला हवं एवढी मेहनत केलीये.
हा अगदी खरं आहे.
हा ना म्हणजे आज येतात, म्हणजे आज बसतात. तरी बसवायला म्हणलं तरी दुसऱ्या दिवशी दुसराच दिवस जातोच त्याच्यामध्ये.
हो.
हो म्हणजे संध्याकाळी येतात ते बसवायला पूर्ण होत नाही मग दुसरा दिवस अर्धा तरी जातो त्याच्यामध्ये.
हो.
परत त्याचा दुसरा दिवस तेवढाच एक आणि लगेच त्याच संध्याकाळी लगेच काढतात.
हम्म. आणि एकदम असं सुनं सुनं लागते मग.
हो ना.
गणपतीचं पण तसंच आहे ना
हो गण
मग दहा दिवस खूप धहावपळ धावपळ सेवा करा पण आणि मग. ते उठवला की मग एकदम असं.
ते घर रिकाम रिकाम वाटत. अशी सवय लागलेली असती सगळ्यांनी मिळून आरती करायची.
दुर्वा करा मोदक करा मग त्याची सकाळ संध्याकाळ आरती करा. छान वाटत ना ते. आणि मग एकदम अस रिकाम रिकाम झाल्यासारखं वाटते.
हो.
हम् हम. हा तर झालेच ना सण सुरू. आता एकादशी मग गुरुपौर्णिमा.
हा.
आणि मग झाले सण सुरू.
चार महिने.
एकदा सण चालू झाले की कसे जातात तेच समजत नाही.
हो हे दिवस खूप लवकर जातात.
हा.
हम् हम.
परत अ हो साडी आवडते मला. मला साडीच आवडते पण मी मोस्टली ड्रेसेस घालते असं.
हम हा.
हा.
तुझं नाव काय ग?
अ ते ह्याच्यावर नाही सांगू शकत मी तुम्हाला असं कॉल करते वाटलं तर.
हम्म बर बरं.
हा.
ठीक आहे झाले दहा मिनिट.
अ नाही आणखी ना नऊ मिनिट झालेले.
हम्म ह.
फुलांच्या पण रांगोळ्या काढते का मग तू?
होय फुलांच्या काढते. फुलांच्या आणखीन एकदा काढली होती मी. असं तर मोस्टली रांगोळीचीच असते.
हा ह फुलांच्या पण सुंदर दिसतात रांगोळ्या.
हो फुलांच्या पण छान दिसतात.
छ गादीच्या सारख्या वाट.
हो ते तस रांगोळीच्या मॅट. बनवतात तुम्हाला माहितय का?
हो हो माहिती आहे ना.
हा मी ते पण बनवते.
कशाच्या बनवते मग उलच ना.
हा उलनचे.
अच्छा हम् ते पण मग सेल करते का?
हो ते पण सेल करते पण मध्ये काय झालं होतं मला खूप असं म्हणजे पहिल्यांदाच. करताना भाजलं होत म्हणून मी तर त्याच्यापासून जरा मी लांबच राहते माझी बहीण करते ते सध्या
ते ग्लुगननीच करावं लागत ना
हो ग्लूगननी करावं लागतं.
हां त्याची भीतीच वाटते
हो
हां ते हाताला चिकटून पडते ना
हो खूप चिकटलं होत माझं झालं होतं ना हो
काळजी घ्या घेत जा
हो गेल्या वेळेस आम्ही बनवलं होत आणि ते दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या वेळेस तेच रांगोळी म्हणून ते जरा ठेवलं होतं ना डेकोरेशन साठी तर खूप छान छान दिसत होत ते
हो दिसतात खूप सुंदर ते चमकदार असते ना ते लोकर सुंदर दिसतात
हां
माझ्याकडे त्या दुसऱ्या रांगोळ रा रेडीमेड रांगोळी येते ना
हा हा
हाताने घालेन ते नवीन प्लास्टिक शीट वर चिटकवलेल्या
हा हा
तशा रांगोळीया असतात.
अच्छा म्हणजे ते तुम्ही बनवतात का आणलात तुम्ही वा
कणी मी विकत घेतल्या होत्या त्या. विकायसाठीच रिसेलिंग साठी. हम
ताई आपले दहा मिनिट झालेत आपण थांबूयात का.
बरं बरं चालेल. आता काही करणार नाही म आता उद्याप करेन आता कारण सध्या काळ झाली ना
हो मला मेसेज करा फक्त.
हो हो की तू किती वाजता फ्री असते बारा वाजता वैर.
मी असते मी दिवसभर फ्रीच असते.
ह अकराच्या नंतर करेल अकरा साडे अकराच्या नंतर ठीक आहे. ठीक आहे चल बाय.
मिळतंय